हॅलो.... हा... येतो ना आवाज?
हा... येतोय आवज व्यावस
हा... बरोबर
येतो... तुम्हाला प मी इंस्टा. हे टेस ह्याच्यावर नाही की. नाही नंबर सेव्ह करतो तुमचा.
बरं... बरं...
तुम्हाला पाठवतो मी लिस्ट.
हो... हो... चालेल. तुम्हाला बरे आहे. संध्याकाळी उशीर झाल्या. सकाळी उशीरा उठावं लागतंय म्हणून?
होय... सकाळी उशिरा उठतो आणि सातला.
हा, मला साडेपाच ला ऊटावं लागतं. ना स्कूल लवकर आहे ना.
हम्... मुलांचं तुमच स्कूल आहे. आम्हा उठायला लागत. आम्हाला काही नाही, लहान मुलं आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. साातला उठ तो आम्ही.
हा.
कसं रात्री झोपायलाच टाइम होते ओ साडेबारा वाजतेय.
हा मुलं झोपत नाहीत ना
मुल मुलंतेनी झोपत नाहीत लवकर. साडेबारा वाजताय मुलं झोपायला. मुलं झोपल्या शेवटी आम्हाला बी झोपायला ये नाही मग झोप त्यांनी झोपल्या शेवटी झोप लागत बी नाही. इकडे जा तिकडे जा असं करतात ना.
हम्म हम्म तुमच हे कोल्हापूर जवळ आहे का ते प्रॉपर कोल्हापूरमध्ये
नाही आम्ही इचरगंज आहे ना
हा हा
इचरगंजीच्या जवळ आहे मी. इथंन इचरगंजी एक पाचकिलोमीटर असणार.
हा
कोल्हापूर जिल्हा लागतेय आणि तालुका शिरोळा आहे.
बरं बरं
शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्याला हे लागतंय.
तुमच्या तिकडं तांदूळ चांगला पिकतो
तांदूळ हिकडं नाहीय कोकणात तेवढंच नाही तेवढ आमच्या इकडे तांदूळ नसतय.
नाही माझी एक मैत्रिण कुरळे म्हणून आहे गडिंग्लजची.
हा गडहिंग्लज कडे शिकते ना तिकडें आ बहीन आहे की आमची गडहिंग्लज
हा आता ते आणायचे तांदूळ वगैरे
हम्हम तिकडे बहिण आहे आमची बहिणीकडे तिकडे त्यांनी बी घेतात तांदूळ अस म्हणजे भात फोळाय जादूगरच घेतात त्यांनी म्हणजे हे भातकुडे म्हणतात कि ते भातकुडे घेतात. त्याने कसं लागेल तसं थोडं थोडं फोडून आणतात ते.
हो हो तसच मग ते म्हणले मला म्हणायचे भात भात लागणार आहे का भातच म्हणतात ते
हम् भातच म्हतात भातच ते फोडून फोडून मग ते तयार करतात तांदूळ. म्हणजे कसं जुन होईल तसं चव लागते म्हणे तिकडं छान असतय इंद्रायनि तांदूळ. हम वास तेन बी छान येतोय.
हा हा.
भात छान होते मऊ सुत छान होते भात. आमची बहिण आम्ही बी तिकडनं आणतो आमच्या बहिणीकडनं त्यांनी निलजित आहेत. गडिंग्लज कशी आहे कणी खेडगाव आहे निलजी निजामभू म्हणजे तिकडे दिलय तिला तिघी जनी आहे आम्ही बहिणी बहिणी
हो का.
हम् ऐकटीला जमखंडेल दिलय कर्नाटकात.
हम्म.
आणि मला इकडं शिरढोणला दिल्यात आमची बहिण निलजिला.
हा हा.
भावाच बी वडील आमचं एक वर्ष झालं वारल्यात
हा हा
वडील नाहीत आई एकटेच आहे.
हम्म
आणि भाऊ एकटा द तिघच असतात तो वहिणी भाऊ आणि आई असतात.
ह झालं का लग्न मग त्यांचं
होय झालं की कोल्हापूरचेच केलं पोरगी एक तीन महिने झाले लग्न वडीला वारून वर्ष झाल वर्षा बरोबर करायचंं. ते ना लग्न-
हो हो पुन्हा तीन वर्ष करत नाहीत वाटतं.
हम्म तीन वर्ष मग ते झाल्या शेवट करायला चालत नाही. जच्या मग भ भावाची जरा सत्तावीस वय पंचवीस होऊन गेल. आमच्यात कस लवकर कर. त्यात लग्न मुलींच बी मुलांचं बी -
हा नाही आमच्या इकडे पण लवकर करतात ना.
हम करतात काय एकवीस बावीस करून लई झालं मुलांचं पंचवीस म्हनटं तर ल वाटतंय.
हा हा हा.
असं करत ना मग त्यामुळे त्याच सव्वीसच्या सव्वीस लागल तर तेव्हा केलं त्याच लग्न.
हम्म.
आमचं झाले सतरा वर्षात लग्न झाले माझ तिचं तिचं आमच्या मधल्या मुलीच तर पंधरा वर्षात केल्यात.
माझं पण सोळा वर्षाला झालंय.
तुमच सोळा लय लवकर लग्न झळत. मग त्रास नंतर चालू होतय. मुलं येत्यात सोडा लवकर अताची लेई खर आतला त्रास लय होतोय.
हो ना पुन्हा फार पाय दुख हात दुख चालू होते सारखं आजारी पडायचं.
अरे बाप रे मग आता थंडीत आता जास्त त्रास होत असेन.
ह आणि ऑपरेशन होऊन आत्ता दोन महिने झाले माझं आणि ते कसं सीझर मध्ये झालं नाही माझ ऑपरेशन मन लहान हो- मुन बकनी.
हम्म.
केली नाही आपरसून मग आता ते मूल अडीच वर्षात झाले ते मग ति चमड पिशवी आ. आतल्या बाजून चिटकलेली.
हां.
तणच्या चिटकल्यामुळे दोनहीकडे फडरून हे केलं आपरसन. सरकारमध्ये लवकर. त्यात गावली नाही म्ह एक नाही दोनीच एका बाजूला फाडलित. पहिला मला टूब गावलीच नाही गावली नसल म दुसरीकड सरलित मग.
हा हा ते दुसरं बाळ झालं तेव्हाच करायला पाहिजे होत म्हणजे असा प्रॉब्लेम होता.
त मला मग दुसरं मुलगा होते एक मुलगी असं कळाल नाही मग ते कसं. सिविल केलय ऑपरेशन सीझर. मग ते सिव्हिलमध्येध्ये अगोदर लिहून द्यायला लागतंय सरकारमध्ये खासगी कस चालंय.
हा.
सरकारमध्ये सगं आगोदर लिहून दयला लागते म्हणजे तिकडडें मम्मीची परिस्थती झारा नव्हती व्यवस्थित.
हा हा.
मग त्याच्यामु खाजगी करण्यापेक्षाग सरकारमध्येेऊ खागी अस ऐंशी हजार रुपये चाल आहेशे हजारला.
हा पण ते खचगीेत खूप बील करतात. सरकार ते बी करतात चांगलं प.
फक्त कसं ऑपरेशन कस त्यांनी आगोदर लिहून द्यायला पाहिजे मटले. सिविल सिझर छान केलात ना चांग झाले पूर्ण आनी ट्रीटमेंट बी चांगली आहे सगळं.
नाही त्यांचे डॉक्टर चांगले असते ते एमबीबीएस असते सगळे.
होय.
हो फण ते मग काही नियम असत ना त्याच्यानुसार लिहून द्यावं लागत.
ह् त्यांचे नियनुसार ते लिहून द्याय लागत कसं झा गडबडी च्य टीमला. साडेआठ महिन्यातचून सीझर करतो म्हणल्यात अचानकच. मग ते साडेआठ महिन्यात मग एकदमच गडबडीत काय कळाल नाही सगळं मग हिकडं मिस्टर ते यायला टाइम झालं. लिहून बी दिले नाहीत लवकर म्हणून त्यांनी केले ऑपरेशन मग नंतर आता अडीच वर्ष झाल्यानंतर पोरग्याला त्रास झालं.
हम्म ते तुम्हाला त्रास.
हम् आम्हाला त्रास हाय. जाऊच बी कस झालं राहालत तिला लग्न झाल्यानंतर. साडेपाच महिन्यात चांगलं होतं मुल आणि साडेपाच महिन्यात एकदमच ति हे चालू झालं मुलंच खाली झालं ते. राहिलं नाही मग साडेपाच महिनचं झालं हो ते त्याच्यामुळे कणी जगल नाही.
हा लवकर ते.
हम्म लवकरच झालं नॉर्मल झाल्या सोडा तिची. तिचं आता एकवीस चालू आहे की.
हा हा ह.
एकवीस चालु हाय.
ह मग आहे व्यवस्थ
होय हाय व्यवस्थति ती ती जरा लहान आहे हो. च साडे साडे सहा महिन्यात जन्मल्या म्हण ति बी.
हा का?
हम्म ते बी लवकर म्हणजे सातवा लागल्या लागल्या जनमल्या. म्हणताना ती लई बारीक आहे त्यांच्या मम्मीच बी तसच होत. पहिला म्हणजे असं राहीत होतो, साडेपाच महिन्यात चार महिन्यात किंवा असं मूल जन्मून असं हे होत होतो वरात होत सारखं.
हम् ह.
हिचं काय होते बघूया आता चांगल्या दवाखान्याला म परत आता आणि राहिलय.
अरे लगेच
हो तीन महिने झाले नाही परत आता आणि ते आता सहा महिने झाले सोडा ते खाली होऊन नंतर तीन महिन्याची गरोदर आहे ती.
नाही जरा हॉस्पिटलच्या गोळ्या वगैरे व्यवस्थित घ्यायच.
हम्म चांगलं तर दाखवलय चांगल्या हेला त्यांनी कसं आठवड्यात न एक इंजेक्शन द्यायला कसले ते इंजेक्शन चालू आहे.
हा मग ट्रीटमेंट घेतल्या होतं व्यवस्थित सगळ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार.
आता तिन इंजेक्शन आठवड्यातन एक चालू आहे. सारख सोनोग्राफी करत्यात. पण गरज पडली तर टाक की घालतो म्हटल्यात म अजून काय नाही मग तरी कवा बी घालतो म्हणल्यात टाका टाकायच का टेन्शन घेऊ नका जर गरज पडली तर मग सातव्यात त्यांना ऍडमिट करून घेतो म्हटल्यात त्यांनी. म्हणजे कवाहत्या होत्या आणि दवाखान्यात असल्या तर बरं पडते व म्हणजे घरात घरात असलं कणी टेन्शन येते न्हेउपर्यंत मग दवाखान्याना काय होते काय नाही.
हम् तुमच्या जवळच राहते का ती पण?
हम् ती इथलं ज स्टेशनपूरचीच आहे. म्हणजे त्यां आमच्या नवरा हाय त्यांच्या आत्ताची मुलगीच करून घेतली दीर आमच. घरातलीच आहे म्हणजे कुठबाहीर जसं ख नाने मुने किने . कसं बुद्धीन हे जरा विसरतीया सगळं. सारख अस मग ते एक बाहेर असं हे दिलं तर हे होईल म्हणून घरातल्या घरात दिल्यात सांभाळून घेतील म्हणून
हम.
् त्यांच लग्न तेन झाले हो. आता काय करायचं आपण आहे की बहीणी बहीण अस ज सांभाळून घेतलंच असतं. ग तसच समजायचं.
सांभाळून थोडंसं
हम्म हा येत तिसऱ्या तिला लावून देणार सोढा माहेरला तर तिसरा संपलाय सपणार आहे. उद्या पंचवीस तारखेल तिसरा सोपतोय. चौथ्यात पण तिकडे माहेरलाच लावून देणार आहेत. म्हणजे डिलेव्हरी म्हण सगळं आवरून मग तिकडन थोड दिवस विश्रांती मिळत्या गं.
हो तीथ जरा आईच्या घरी जरा आराम.
हम्म इकडं कसं काय ना काय काम लागते कोण हे कर ते कर असं म्हणणारच की.
हो ना नाही मोठी फॅमिली म्हणल्यावर करावच लागते थोडंफार तुमचे पण लेकर लहान आहेत.
हम् मुलं लहान आहेत माझी त्यामुळे करायला जर लागत त्यामुळे तिथं असेल तर काय टेन्शन नसते सोडा. तिकड अस मग आमचमहीत कस असतो त्यां ती जरा नसली क मदत करतात ना
बरं.
मग ते असलं क नाही दोघी जण तुमं तुही करा ते असले न क नाही जरा मदत करतात माझं मी कसं वरचं कामावरत असं वर दोन मजले घर
हा हा.
म्हणजे खाली कसं मच्छीवाले त्याश येतात मच्छी त्या घ्यायला गिर्‍हाईक पण येतय.
तिथंच आहे शाॅप? का तिथच दुकान आहे.
नाही घरात बी येतात की गरा घरात आहे शॉप बाजूला लांब. एक गाव दुसऱ्या गावालाय आहे.
हम हम.
मी तर घरात कसं गिराक येतेस माहित आहे त्यां नास नाही मास्ं मस पकडतो चांगलं म्हण लांब लांब नाहीेत. हम्म जवळ आहे आणि ताजा माल मिळतो. ते सगळं गॅरंटी दिल्यामुळे सगळी ग्रॅक टेन्शन नसते. हम्म. मिस्टरांचा कसं करत दहाच्याच सगळ्यांच ऑर्डर घेतात जनी ज म्हणजे ऑर्डर देतात. तेच मासा पाहिजे तेच मासा पाहिजे सांगलेत क नाही. मग त्यांनी संध्याकाळी चार वाजता मग सगळ्यांच देतात मग
म्हणजे कधी दहाच्या आज संध्याकाळी का सकाळी?
सकाळी दहा चा आत.
आणि मासे पकड्या कधे जातील?
सासत्र संध्याकाळी सोडतात की मार्केटमध्येध्ये तुम्हाला जर वेगळ. काय अस पाहिजे असल तर मर्याकालच नाही ते मार्केटमध्ये मिळ. ते मग जाऊन आणतात त्यांनी सकाळी. म्हणजे संध्याकाळी संध्याकाळी देतात सगळ्यासनी गिर्‍हाईक वाल्यांसनी
हा हा हा...
हम्म असं करतात
हा नदीत तर कोणता पण मिळत अस ना असं नाही की हाच
हो सगळ्या प्रकारच मिळते आपल्याला पाहिजे असं मिळेल कसं
हा हा..
नदीत सगळ्या प्रकारच आपल्याला म्हणजे जाईवर नसते कुठली आपण लहान जाळी सोडली तर लहान मासे पडतात मोठी जाळी सोड की मोठी मासे पडतात अस असते
आणि दररोज भेटतात का?
होय रोज तू वेळ असत म्हणजे कधी पाणी जास्त आलं तर सोडतात लईच पाणी कमी झाले पण सोडत नाहीत जाळी मग तेव्हा कसं सापडत नाही. क आणि कमी असल्या की मास मग सापडत मच्छी
हा हाहा....
जर पाणी वाढल? केलं क मासे हीकडचे तिकडचे सगळीकडचे मासे हे होतात ना वाहात्या पानाने येतात खाली
हा हा हा...
हम्म तवा म सापडतात मग तवा सोडतात
हा बर ना काय नाही नाही साप डल्या मग मार्केट मधून आणनून करावं लागत असंन हाय का नाही
ते तर काय आहेच नाही तर ते कस होलसेलमध्ये मिळते आम्हाला समुद्राचे विकतात बेबी विकत्यात कोळंबी
कोणता चांगला असतो नदीचा म्हणजे चवीला चांगला असतो का समुद्राचा?
नदीच चव चवीला छान असत समुद्रापेक्षा आहे की नदीच जेवढं वेलदोड
हा हा..
समुद्राच कसं समुद्राचं कोळंबी तेन छान लागत बघा सुरमाई मासा. कोळंबी सुरमाईच फ्राय फ्राय ते करून पण मुंडकं असतील तेच्या आमटी करायचं आणि बाकी जे फीस असतात ते फ्राय करून खायचं
हा हा आमच्या इकडे जास्त पाणी नाही ना मग मासे काही नाही एवढे आम्ही म्हणजे कधी इथं पुण्यात आल्यापासूनच थोडंफार कधीतरी
हा हा..
हा..
पुण्यातून मिळते थोडं मार्केट मोठी पुण्यातून
हो इथे घेतो आम्ही जवळ मिळतो ना पण बनवायला एवढं येत नाही ना म्हणजे.
ज्या टायमाला तुम्ही कुठला घेतता ना मासा फोन करा त्या टायमाला मी रेसिपी सांगते तुम्हाला
हो आता आता माहीत झाले ना आता विचार जाईल
रेसिपी सगळे सांगत आ आम्ही कसं आमच्या दिवस रोज असते आम्हाला ते आमच्यात खातात सगळे जण आमच्यात स्वयंपाक कस जास्त करायला लागते कुणाला शाकाहारी द्याव्या लागत तर कोण मांसाहार खाते अस वेगवेगळे प्रकार करायला लागते
सगळे खात नाहीत तर माणसं
सगळे एक जे वार कोणत पाळते वेगळ आज शुक्रवार कोण खात नाही कोण खात ते अस असतयं, ज्यांनी खातात त्यांना करून